हम्म बोला किती कॉल झाले तुमचे?
काही माहित नाही हो मला. हा का त्याच्यावर म्हणजे आता ये पाचवा चौथा आहे.
सात आठ पाचवा आहे.
जाऊतं जाऊतं.
हाव का हा मग तेच त्याच्यावर दाखित नवं. तेडा राखीचा तुमचं तुमच करून घ्यायचं म्हणजे कस आपल्या आपण करू शकतो ना.
हा. नाही म्हणजे फोन नाही राहणार हो ग रेट आहे
आणि मग आता बर दिला.
फोन आता संध्याकाळच टायमालाच येऊन जात ना घरी येईल होता मग चार्जिंगला तेव्हा येल होता.
हा हा.
आपल्या मग काम राहत काही काही काम चालू राहतं मग
नाही नाही कामामध्ये कायच जमा त म. पण मग आता आता ये तिस कॉल करायची म्हणल्यावर मग आता तुम्हाले संध्याकाळीच करणे.
हा पावसाचं वातावरण एकतं त्याच्यात. फोन आज घर घरीच हो तो पण आम्ही देत नव्हतो ना आज.
अ रेरा
हम.
दऊन द्या होती मला मन एक दोन दिवस लेट म त्याला काय.
हा जा.
हा पण ज्यांचे नंबरा दिले त्यांना बोलातच.
जााऊ.
काय फरते मग आता रोजाना गेल्या पक्ष बर. घरीच्या घरी काम आहे आपल्याला तर अ.
रोजान जायचं रोजान जायचं बी काम नाही ब आपल्याला.
अ त्याच त्याच ना मग पण मग चांगलं आहे क नाही वल्ल्या किल्ल्याचं.
चांग
मग आता पहिले आले तर काही वाईट तोट लागली.
नाही नाही. चांगलेचे बाई काय घ्याता दुसरं.
मग तेस ना कोण देणार आहे आपल्याला.
आणि एकत श एकत शेतीतले काम. मला पाऊसचं याच्यात एवराली सारे.
सगळे सोगबतची.
सार ले इतकं पाऊस आणि जसं काही काम बी आणि ता ततकं गवतच उगलं ना जास्त.
आताग का हात्र क त होगतनी मारल तुम्ही.
मारायच बाई मारायला तर पोहच चालू ना. तरर लोक त उघुडी ती काय काय मी.
मग त निबावस लाग.
आणि एकीकडची निंदाला येईल ना बा ती उगून येईल तर त्याच्यात कुडं मारल्या गेलं.
बाई मग त आता मग निंदाच म्हणल्यावर येऊ घडलं तर मग.
ते म्हणजे पूर्ण लगे यालो पेनते त्याच्यात सगळं याला ना झाकून गेल ते गव. त्याची येलं नाही राहात का.
हा हा.
ते यालयथ सगळं दखून गेलं.
बाई.
तेनी तसलं आणणार आहे आता.
ह का मोठे मग् ममी तर काय चालूय पण परिसर.
करण. हा.
ह पण मग येलवा पासल्यावर बर राहत थोडं.
हा पण मग ते याला गावत. लना.
हा नाही ते गावताच्यालाच जाऊ द्या पण हि याला बापरी लावेला.
हा आपल्या घरच्याच का घरी आहे. हा माळ व आहेस. माळव ला मेले आ ते गिलके निघते पण काकडे आता टाइम आहे थोडा आठ एक दिवसातली ती.
ह हो का. आता कास भावे ना चाळीस रुपये किलो आहे काकडी
मग आपल्याने चालू आहे ना.
जाण.
आठ्या्नव सार् आहे म
ह आल्या होत्या गणी आज चिकड मालबोलील नाही मालबोललील नाही आल्या होत्या दांगोडा करीत.
हव का. हा
म सांगत त्या आकड्या चालू, आू झाल्या म्ह पहिल्या चालू त्या. त्या संपल्या म्हन आता. आता या दुसऱ्या, चालू झाल्या व.
का. ह म ते बांधलं दे आहे ना.
हा वर बांधेली म्हणे.
वर बाधील्या आता तेन,
बर पण बरत चारत नाही, धुवाएच एवढं काम पडत नाही.
हा हा धुवायचं काम नाही, कळायचंच काम नाही. आ शेतात जायचं काम नाही, बाई वाल्ल्याचं.
हई तेवढा आहेय पण,
खाली उतरच का वाटते ज.
अयना,
हम्.
हा भाई नाही म असं म्हणसत बाजारच करते बाई पण अशी मारमार नाही करीत.
नाही असं लगेचात म्हणजे जायच कामच नाही ना.
नाही हो पण आता जीवर बी उ राल त्यांला.
हा जीवावर म्हणजे जास्त जीवर येऊ. ते सवय नाही राहिली का मग, आपल्या सारखे बिया का टायमस. सवय नंसून द्या.
हा तर त्या, त्या आताला येेनस. बाजारच तेवढं केल केल घरी, बी तेव त्यासा पोरगी असली माल घरचं काम
ह मग किती फरक पडत तेवढंच.
द्या म्हणते आता लई येवढं ताण घेऊ राहिल्या म्हणत्या,
येत कोणता स्टाईलपसूनेत,
हा तेवढा आहे पण मग माग, करा येत पण मग सगळे करत्या बाई, त्या जरीने करत माणसं पोर सगळं कर होंग्या,
हा.
परोर किती वई
चालूच राहते हो पोराचं, त्यां ल येतो मग. ह अगदा चालू झाले. काही उठल्या बसून त्या, ल कि ते दहा अकराजलक चालूच राहते बाई.
हा बाई,
जीव द मतक,
नाही बले काम करते बाई पूरलाग. बाबा बी तसच त्या पोरा बी तसच.
ह चालूचरच त्यांचं.
हिमा,
नाही ना आपल्या सारखे ल क, अस जीव बर होऊन जातो.
मग आंबा ठोलतोठीय केलं तर.
मग म आता बसूनच किती करते. तेव्हावलं के की असं बळद आलं, देऊ देऊ देऊ देऊ देऊ दे. आणि त्यांच ल मस्त हो, आराम करते ते भारी जमत बाई
हा ये दादू चिपती, पिल्लू आल बाय
माजरी आ काय?
हाव दोन पिल्ले आहेत एकदा भुसलेत निघातच नाही.
झगडा होतील ते.
हाव का?
काय तुम्ही
बाई ती किती आठ दहा दिवसापासून सारखी राहिली ते
काय नाही बाई आमाला बी लय परेशान करत होती ओ ती मांजरी.
इतका नालायक ईद तरी या त्या टीव्हीच्या आडीन त् घुसलंग ते न त्या याच्यातली ती स्लॅप च्या. अण त्या त्याच्या आडी घडी घुसलं ना नाव निघे नाही बहि त्या्या
निघतच नाही ते आमचेन आमेला घे ना दरवाज घरी पॅक करून घ्याला. त्या पूर्ण घरामध्ये घ घुसते गाहान करायच्या ना.
हा ना भ्याव वाटत होतं तिथं कुठं
मग एकत पाऊस
मग खेळ काय बर झा झाला किती का खेळायची ती.
हा दा दादू कुठे का शाळा?
दादू ते असायलाच आहे ना?
असे गावलाय?
हा.
ह का?
पाहिल्यापसून तवटच आहे ना. हा बसच ये ना. बस मध्ये जातो ना मग हा.
हाव का? बरे म दावी आ ठे स्तर.
हा मग आता काय करते. आता एवढे दिवस काढले न मग आताण पैसे गंजी ते म्हणता लय पैसे भर राहिले. त्या मानान काही एवढं आहे नाही पण मग आता येईला तरच टाकून. काय वर्ष दोन वार्ष होते असं वाटत.
इग मानसल बाहेरचे ये लागल ना बाहेर बर राहत.
तेच म्हणलं मग कुठं रिकामा वर्षासाठी दोन वर्षासाठीऊन पन्नास पन्नास हजार भरलाग दरवर्ष.
जेव्हा हो आमची आमचे दादा तुमचे थोडी मोठा आहे पण मग आमची लय लहान ल आम्ही हेला घीवून
पण मग आतापसूनच लागत ना मग? एडा टाकून पाहाबर आत्ता दोन दिवसात शिव्या शिकतील ते.
मग त्याच आहे ना. त्याच्यामुळ तनी टाकीे तिथं. मग आता तुम्ही पन्नास भर राहिले. आम्ही साठ बर रालो लहान असून.
पण मग आता येच हाय व्यवस्था आहे मी ना त्यांचा विमा
जे शिकायचं मेन टाईम आहे तो त्याच्यात
मग ना पाया मजबूत झाला तरच पुढ हो ओ काहीतरी
हो तेचे ना. देगी एकत सवय लागली ना मग मी त्यांची सवय मोडत.
तेचना मग
हा ये लाणीला नाही का? अच्छा ते एकदा इथं गेली, एक दोन दिवस लगे आशि शिवाय शिकली तर ते अजून पण निगाय ना.
हम्म.
मग त शिव्या म्हणजे शाळेचे पोरय ना, लइच अस वेगळं शिकत्या हम्
कि ते द्या म्हणजे दचग इतक्या सुट्टया बाई
ख्याल म्हणजे, ते चोवीस तास बाहेरच दिसत्यात.
बाहेरच लय इचारूच नका. आज तर एक मॅडम होती सात वर्ग होती. आता येडून मला घरातचन चाल घरातुन माल सगळ ऐकाला येत ना ती मॅडम मला मी एवढ्या वर्गाला कसा हँडल करू जसा टाकून चालूणन
साऱ्या वर्ग आहेत सोइन
हा काय काम चालू होतं काय सरल काय आल ह ते आधार कार्ड काही लागत होते तेच चालु होत
हा हो ते मतदानच तुम्ही करेल का
नाही हा आपण केला
आमचं बी काय झालं काही नाही ती माझं नाही करेल‌ हे मला माझं पाहाव लागलं
हो आता त्यानी सांगितलं उद्या द्या म्हणे
नवीन मतदान कार्ड येऊ राहीले का
नाही नाही हे मग पहि जुन्याच मतदान यादीसाठीठीच लागु राहिलं काही हा त्यासाठी दोन दोन फोटो लागा त्या म्हणु आधारचं आधार कार्ड लागत आधारची झेरॉक्स लागते
होव का
हा एक एक जणां दोन दोन फोटो
हं
आता काय सग कधी द्याल कधी
नाही तेव हो हो ते विचारलं ना आम्ही तर मग ते म्हणे असं असं म्हणलं मग पाहु आता उद्या शेतात तुन आलो वल्ले होईल होतो-
हम्-
जन म्ह ण ते कुठं जमलं
मी हाव का
लगे अस थंडीच वाजु राहिली बाई मग दिवसभर वल्लं मनल्यावर हा हो मग पाऊसा पाण्याचा ना आपल्याला फरक पडतो वारं तर चालुच आहे ना
हम्
बरं म्हणजे बोर काश व्हतं ते वल्यात चालु चालु जास्त बोर होऊन जातं
मांड्या पोटर्या जाम होतात
हा त्याच्यात मग बाकी काही नाही वाटत कामाच
अशी उघडायचे काय काम करीत नाही काम पण ते वल्ल्या आणखीन न
जड म्हणजे पायाला पुर्ण माती जाम होत चालते ना पाय
हम्म त्यानच येव किती सेकंद झाले
की ही थांबा एक मिनट तु तुमचं स्वयंपाक करायचा टाईम नाहीये स्वयंपाक करायचा आहे आम्हाला
हाव बाई झालं व्हतं आला
हं हं
हम्म
स्वयंपाक कराय तुमच्या लवकाला एक तर ते आवडत नाही त्यांच्यासाठी पोळीन ते करणं हे
बरं बाई मग ते असं मग एगळ कराच म्हनलं की लय
ते मग ते बाजारहून येईल राहता बोर होईल ना मग ते लगेच चिडचिड करून टाकते मग ते म्हणतेत घ बनायला काय होतं
हा मग ते जे माणुस खात नाही रे मग म स्वतःच्याच माणसावरचं चिडचिड
दिवसभर मग कुठं काय एकदा जेवलं जातं. जेवची फ फडफड होऊन जाते एक टाइम बी. अ एक ते पो. चाल आज दिवसभर तर जेऊले की नाही जेऊले
फोन करून विचरीत असलना.
हा विचारलं पण मग ते एवढं काय.